हा भाई काय करू राहिला?
काही नाही भाई बस रस्त्यान आहे फिरत आहे बोला.
हो का काय काय म्हणते इंजिनिअरिंग ताई कसं चाललंय इंजिनिअरिंग?
काय सांगू भाई आता इंजिनिअरिंग. तू सांग तू पण इंजिनिअरिंगच करत आहे कस काय चालु आहे?
काय काय इंजिनिअरिंग घेऊन असं वाटूरायल खराब डिसिजन घेतला म्हणजे इंजिनिअरिंग घेऊन असं वाटत की फालतुच घेतली इंजिनिअरिंग कारण की साला इंजिनिअरिंग घेतली त्यापासून निरा क्लास करा थिरी लेक्चर करा प्रॅक्टिकल करा हे करा ते करा स्किल काय डेव्हलोप होउच नाही राहिली. फक्त क्लास कंपल्सरी करा लागते इंजिनिअरिंग मध्ये. सिलाबस एवढा मोठा आहे की तो खतम नाही होत मग त्यांनंतर बँक लागता पेपर द्या लय खराब चाल चाल ना.
ह नाही रे इंजिनियरिंग म्हणजे चांगलंच आहे माझं तर चालू. म्हणजे मी स्वतःहूनच चूज केली होती इंजिनिअरिंग म्हणून. मला तर असं वाटते की हा ते बरोबर आहे तुझं की स्किल्स से नाही होत फक्त थेरपाटिक फक्त थेरॉटिकल नॉलेजेच शिकवतात क्लासेसमध्ये. आणि ते आपल्या जॉबमध्ये कधीच कामात नाहीये थेरोॉटिकल नॉलेज. आणि आपण थेरी फक्त काय करतो आपण सेमिस्टरच्या शेवटी एक आठ दहा दिवस पहिला अभ्यास करतो. आणि सेमचे पेपर झाल्याबरोबर आपण विसरून जातो सगळं मग काय कामात येईल आपल्या ते नॉलेज आणि प्रॅक- क्टिकल नॉलेज कसं लक्षात राहते पण काँलेज मधे शिकवत नाहीत ते. ते बरोबर आहे तुझं पण मग मला वाटते कि इंजिनिअरिंग तरी चांगलच आहे जर आपण स्वतःहून जर काही केलं तर.
ते तरय पण कस पाहि ना आता आता इंजिनिअरिंग तू कोणत्या ब्रांच मध्ये आहे इंजिनिअरिंगच्या?
मी कम्प्युटरसायन्समध्ये आम्हाला काय असंत स्वताहुनच करल लागत सगळं म्हणजे कॉलेजमध्ये काय शिक होतच नाही शिकवतच नाही शिकवलं तरी ते थिरॉटिकल नॉलेज काही कामाचं नसते ना.
हो का काय काय कम्प्युटरच. कम्प्युटर सायन्स मध्ये मग काय प्रोजेक्ट घ्याचे काही करत असतील मग तू तर.
हा प्रोजेक्ट तर करावेच लागतात आम्हला प्रत्येक सेमेस्टरमध्ये. एक एक सेमिस्टर एकेक प्रत्येक सब्जेक्टचा एक एक प्रोजेक्ट करावा लागतो. आणि म्हणजे थोडंफार प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे आपल्या याच्या आमच्या प्रॅक्टिकल नॉलेज जर पाहिजे असेल तर स्वतःहूनच कराव लागते ते कॉलेजमध्ये काही शिकवत नाही आणि दुसरी गोष्ट प्रोजेक्ट वगैरे तर म्हणजे करायच लागतात आणि आता मी फायनल इयरमध्येये आता तर फायनल इयरचा प्रोजेक्ट तयार करावा लागतो खूप मोठा. म्हणजे एकदम म्हणजे एकदम मोठा प्रोजेक्ट जर काही युनिक पण म्हणजे जर काही युनिक जर केलं तर पेटेंट वगैरे पण भेटतात आपल्या नावावर.
हो ना पण हे किम मला साठी हय . अ इंजिनिअरिंग घेतला ना चार वर्षपुरे त्याच्यात जाते एक मेन म्हणजे हर सेमले हर एक सेम किती आठ सेम राहतात. हर सेम मध्ये सहा सा सात सात सब्जेक्ट राहतात. त्यानंतर तीन तीन प्रॅक्टिकल राहतात त्यानंतर प्रॅक्टिकल क प्रॅक्टिकल एक्झाम वेगळी थेअरी करा थेअरीच एक्झाम वेगळी. मीट एक्झाम वेगळे आणि प्रॅक्टिकल नॉलेज काही दिवस नाही राहिलं ना. बघ आता माई आयटी ब्रांच आहे. आयटी ब्रांचमध्ये कोडिंग स्किल लय इम पॉर्टन्ट आहे. स्किलचा नावावर फक्त रोज क्लासला या कंपल्सरी. रोज क्लास करा. क्लास फा सेवेंटी फाइव पर्सेंट अटेंडन्स कंम्पल्सरी करलाय. तर त्याच काही नॉ त्याचा काही हेच नाही आहे ना, फायदाच नाही आहे ना स्टुडंटले. आता मग समज तू आणि मी स्टुडंट आहे इंजिनिअरिंगचे, मग आपल्याला जर आपले स्किल अ जर स्किलच्या इकडे लक्ष नाही देऊ राहिल ते फक्त शिकवण्याच्या इकडे लक्ष आणि ते बी थेरी थेरी थेरी शिकवत आपली इंडियन एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंग ते जे सिलॅबस आहे, तो तर एकदम असं बकवासचं वाटते. का म्हणून बाहेरच्या देशासोबत कम्पेअर केलं आपल्या इंजिनिअरिंगच्या सिल्याबसले तर एकदम असं सिल्यबस असा आहे क प्रॅक्टिकल नाहीच आणि काही. कोणी येत फक्त थेरी थेरी थेरी पेपर एक्झाम. आणि हे याच्यातच पुर सेम चाललं जातंय इयर अन इयर चाललं जातंय. आता आपण फायनल इयरमध्ये आपण इंजिनीअरिंगमध्ये इंजिनिअरिंगमध्ये किती किती लाख, बारा बारा लाख तेरा तेरा लाख स्टुडंट फक्त एका इयरले पास होता इंजिनिअरिंग मध्ये. आणि जॉब किती जणला लागते? फक्त त्यातल्या दहा पर्सेंट जणाले, पंधरा परसेंट जणाले बस. प्रत्येकाला काय फायद्याची गोष्टच नाही वाटत मले. कारण की इंजिनिअरिंग हे ना इंडियामध्ये जॉबलेसच. मी ना पाहिले माय काय मित्रात त्यांनी इंजिनिअरिंग घेतली. त्याला आत्तापर्यंत बी जॉब नाही लागला म्हणजे एवढं खराब आहे इंजिनिअर. घेऊन काय हाल होऊ राहिले पोट्टयाचे. त्यांच्यातही आता आयटी घेतलं, कोणा सीएससी घेतलं इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच तर पाहयतो तो की त्याचे हाल कसं चाललंय आता रेसिझम झालं चालू. त्याच्याच्यानं काय होऊ राहिलं की, त्याले जॉबही नाही भेटून राहिले‌. जॉब वॅकेन्सी कमी झालंय. आणि हे सगळं म्हणजे इंजिनिअरिंगची हालत खराबच चालू आहे. मला असं वाटतंय इंजिनिअरिंग पेक्षा कोणचं दुसरं काही केलं असतं ना ते पुरलं असतं. पण इंजिनिअरिंगचा बिलकुलच पुरत नाही मला असं वाटतंय. एकदम वर्स्ट वाटतंय मला इंजिनिअरिंग. आता मी एवढं पस्तावू राहिलो इंजिनिअरिंग घेऊन काय सांगू तुला.
हो का भाई? नाही आता माझं पण तेच चालू आहे म्हणा. इंजिनिअरिंग मी यासाठीच घेतली होती, की म्हटलं आता बाकीच्या इकडे जर गेलं गव्हर्नमेंट जॉब तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये खूप म्हणजे जास्त म्हणजे खूप जास्त वेळ द्यावा लागतो असं मी असं मला माहित तसं सांगितलं होतं कोणतरी की, अं इ इंजीनियरिंग घेतल्यावर म्हणजे चार वर्षात जॉब लागतेच बा. म्हणून मी इंजिनिअरिंगमध्ये आलो, पण इकडे आलो तर रिसेशनचालू झालं जॉबमध्ये आयटी पण सीएसईमध्ये आहे आता. तर आता ते ए आय वगैरे आला, तर अजून म्हणजे नवीन इंजिनिअरिंगमध्ये कसं आहे म्हणजे आता आमच्या फील्डमध्ये री नवीन नवीन काही ना काही नेहमी चालूच राहते. ते शिकत राहावं लागते. आणि खूपच म्हणजे आणि तू पण जे म्हटलं ते कि दरवर्षी एवढे काही ते पंधरा लाख इंजिनियर निघतात. पण जॉब फक्त काहीतरी दहा पर्सेंट लोकांनाच लागतो. ते पण बरोबर आहे तुझं. पण आता तुला सांग काय, कॉलेजच्या भरोशावर बसायलाच नाही पुरत. आणि आपल्या इंजिनिअरिंगमध्ये तर म्हणजे म आता हे प्रत्येक इंजिनियरला हे समजलं पाहिजे लवकरात लवकर की कॉलेजवाले काय फक्त पैसा छापाच्या नांदी ला बसलेले असतात पण तर आपलं आपल्याला समजायला पाहिजे स्वतःहून जर तू करशीन तेव्हाच तूल काही ना काही जॉब वगैरे लागेल कॉलेजच्या वर्षावर बसूच नको. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल साठी जायचं फक्त ले कॉलेजचे लेक्चर तर मी सोडूनच दिले आता करणं. प्रॅक्टिकल साठी जातो फक्त आणि बस स आपलं आणि प्रोजेक्ट वगैरेवर काम करत राहायचा तू पण आय टी मध्येच आहेस ना.
हा मी बी आय टी ला सा मी ब फायनल इयर ला आता प्रोजेक्ट बीजेक्ट सब पाहु राहिलो बा का फायनल इयरला गेलो त्यात ही आता प्रोजेक्ट चा इंटर्नशिप करा प्रोजेक्ट करा इंजिनिअरिंग म्हणजे तेच आहे रे भावा प्रोजेक्ट आता हर वर्षी प्रोजेक्ट बनवाच लागते आता. फायनल मध्ये आलो तर मेजर प्रोजेक्ट बनावच लागते. ते प्रोजेक्ट बनवा त्यानंतर मंग मी तो स त्याले दाखवा ते ते ना त्याले पसंद आला तर ते ठेवतात नाही तर म्हणतात की ह्या टॉप पिक चांगला नाही आहे प्रोजेक्टचे लय सारे लय घोर आहे ते इंजिनिअरिंगमध्ये. पुर्रा काय सांगाव आता.
हम्म. नाही पण मला वाटतं बरं आहे ते आपल्या थेरॉटिकल लेक्चरमध्ये बसा थेअरी त्याच्यापेक्षा हे प्रोजेक्ट जर बनवले तर पहिली गोष्ट काही नवीन टेक्नॉलॉजीस पण शिकायला भेटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आता कंपनी तू गे लागला समजा जॉब वर तर तूल हेच बनवावं लागतं ना म्हणजे प्रोजेक्ट वगैरे वच काम करावं लाग तं मग ते म्हणजे प्रोजेक्ट वगैरे बनवलं ना ते तुल तेवढं नॉलेज होऊन जातं की कसं काय वर्क करते बा. तर प्रोजेक्ट ही त्या बनवणं चांगलं आहे फायनल इयरचा प्रोजेक्ट तू स्वतः बनवशील तर तुल समजणार काही ना काही की कसं काय राहते टेक्नॉलॉजी कशी वॉक करते काय.
ते तर हाय. आणि तसा बी आपला इंजिनिअरिंगचा सिलेबसले लई ओल्ड झाला. आणि ते त्यापासून ते चेंजेस नाही करू आले. बार बार बार बार निरा असं तर ते सिलायबस तो सिलेबसच एवढा ओल्डा आहे की त्याला कुठे बी पुढे नाही चाललंय जेलसयेस छोटा स्किल डेव्हलप करायचा आहेत ना तर तेले बी नहीं करत कारण की तेना असं कम्पल्सरी सगळं काही अटेंडन्स क्लासमध्ये अस लागते अटेंडन्स लावां लाग ते कंपल्सरी करून ठेवलं तर एकदम भारी झालं इंजिनिअरिंग मध्ये काय कराय पहिले तर जॉब राहत इंजिनिअरिंग केली तर स्टार्टिंगले पण आता तर जॉबही नाही आहे.
हा ना भाई हे हा सिलाय एज्युकेशन सिस्टमचा हे बरोबर बोलला तू. कि आपला सिलेबस एवढा ओल्ड आहे तर आम्हाला सांग तुला मायक्रो प्रोसेसर एट झिरो एट सिक्स शिकवलं होतं ते किती दिवसाचा बंद पडलं होतं ते अजूनही सिलेबसमध्ये आहे ते. आता तूच विचार कर म्हणजे काय होणार आपलं म्हणून मी जे म्हटलं तुलं की कॉलेजच्या भरोश्यावर बसायचंच नाही स्वतःहून जे होईल तेवढं एक्सप्लोर करायच.
तसं असलं तर इंजिनिअरिंग घ्यायच्या आंदी किंवा आय टी ची ब्रांच घेणार तर त्यानंतर जॉब घेऊ लागणार चांगली पॅकेज भेटणार चांगला इंजिनिअरिंग घेत ल्यावर फायनल इयर मध्ये पण काही आता जॉब गेब लागेयच तर काही नावच नाही आहे. काहीच नाही.
हम्म. नाही रे रिसेशन जरी चालू आहे तरी तुला एक गोष्ट सांगु का मी इंजिनिअरिंगची? म्हणजे जर जे खरंच चांगले इंजिनिअर जे खरंच स्किल स्किलफुल इंजिनिअर आहेत त्यांना अजूनही हायर करतात पण ते क कॉलेजच्या भरोश्यावर जर तुझा हेन फक् त थिअरोटिकल नॉलेजच्या बेसवर तर काही कामाचं नाही आहे पण जर तू खरंच तू स्वतःहून एक्सप्लोर करून प्रॅक्टिकल स्किल्स वर काम करशीन आणि गे समजा तू स्वतःहून एक दोन जरी चांगले चांगले प्रोजेक्ट बनवले ना तर त्यांना वाटते की अरे याला थोडंफार माहित आहे बा मग ते ते तुला ट्रेनिंग काव कंपनी वाले तुला ट्रेनिंग देऊन ता एक चांगल्यात चांगल्या इंजिअर बनवू शकतात पण जर तुला काहीच नॉलेज नसेल प्रॅक्टिकल आणि तू पूर्ण थेरॉटिकलच्या बेसवर गेला जसं की कॉलेजमध्ये शिकवतात तर मग काही कामा चा नाही इंजिअरंग म्हणजे म्हणून इजिनियर पडलेले आहेत माहितय का.
तेच तर स्वतःच आन नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येतात तर ऐवढ्या मोठ्या सिलेबस मध्ये इन्क्ल्यूडच करत नाही इंजिनिअरिंगच्या मग काय शिकणार. हो मला काही शिकत नाहीत तुम्हाला अशाला. ती एक मोठी गोष्ट आहे. तेव कसं याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे.
पण आपण सध्या जास्ती की तरी काही करू नाही शकत ते त्यांना समजायला पाहिजे आता एज्युकेशन मिनिस्टर यांना . पण आपण काय आपलं काम आहे आपल्याला जॉबची गरज आहे तर आपल्याला स्वतःहूनच शिकावं लागेल मला तर वाटते बाकी इंजिनिअरिंग काय आपत
काय आत इंजिनिअरिंग तर बदनामस आहे इंजिनिअरिंग घेत आपल्या आपण आता आपलं स्वतः आपलस स्किल डेव्हलप करा लागते जॉब साठी पैश्या व काही बजेट नाही कारण की आता इंजिनिअरिंग घेतली आता आपल्या पाशी काही दुसरा चारा नाही आता. बस आता आपल्याला हेच करणा आहे.
हम्म.
बाकी चाल म कर म आराम.
हा हा कर मग अभ्यास बिब्यास स्किल वर काम कर बाबू